मी गाडी वळवालोय. रे
ह ह झालं आता अं
आम्हाला येत नाही.
होय थांबायला येतंय की एकदा एकदा फोन चालू झाला की झाला रे असं आहे ती
म्हणजे आता समज आन् चालूच करून नुसतं
नाही नाही तस चालत नाही. तस म मी काय पण बडबडणार आहे होय
आ हॅलो
तुमच्या घरापासून तुमच्या फ्लॅट पर हॅलो तुमच्या घरा अरे मी रस्त्याने चाललोय.
मताला होत
हॅलो तू तु हळू चालव क की गाडी मग
हळु आर गाडी हळूच चालवाय आवाज गुई गुई येतंय मी बोलू कसं स्पीकर ऑप्शन पण नाही आला स्पीकरवर टाकून बघुन इथंच ठेवायचं म्हणलं काय केलं ऑप्शन ते मागणी करायला येतंय का अर्ज भरून. आ करालेत नाय हॅलो हॅलो बोल कि
अरे आता ऐक कि आता उगच दुसऱ्याला पैसे जायचे ते आपल्यात आपल्यात येतेत रे
हा तेच ते कि मला पण आलतं ला मला माहितच हाय मी काय तुलाच देणार आहे तुमच्या दुकानात येऊन बसतोय खात पित.
हा आणि आता ह्याला शैशाला एक केला सकाळी तो काय पिक्चर बघ मुठ पडाले ना सुतु सायला
हो प्रत्येक साज येते आज रा अ उद्या उद्यापर्यंत घेईल काय? व्हय.
काय हो काकी
हो हो
अलगेया नान्यता आज उद्या
नाही नाही
हा म कधी येते.
दोन तीन दिवसात.
फिक्स तर येते का आता बोरगा वाया जात नाही ना माझा अर्धा तास
हो की हो दहा मी नाही. धामी नाही. तेच म्हटल कि धामी नाही. धामी नाही.
काय झालं बोल. चार दिवस झाल की होय. व्हय एकशे गाडी होय सकाळी सहाला गेल संध्या पाचला पोहचले संध्याकाळी होय नॉनस्टॉप गेलत आम्ही घरातली चार जण आणि मिर्जेतले दोघ जण होते आत्यासंग हा साधन होत. नॉनस्टॉप मारलेत मारून दिलेत म्हणतो म्हणलेत. हम्म नही आता म्हणल लगेच गेलतो संध्याकाळी एकशे तीस चाळीस पन्नास ते शिजवून आली कि दर्शनलाच हुशार लागलं ते अंबानी आलता आणि अंबानी आला चार पाच मग ते चार तास सगळं बंदच केले इतक वीआयपी बीआयपी सगळं दर्शन बंद मग चार कोणाला काहीच नाही. पूजा बिजा केला मग ती गेल्यावर मग आणि चालू केल अंबानी गेल्यावर अंबानी मुळ घोळ झाला आम्हाला चार तास थांबायला लागलं हा हा आणिं अंबानी अंबानी पोरग धब्बा पोरगन त्याची बायको पोरगा न बायको आणि आंबानी पण आलता. अंबानी नव्हता. हे बाकीचे गार्ड होते. गार्ड होते व्हय. येऊ शकते इतले चार तास हे व्हय पॉईंट बिईंट लय बघितली आम्ही दोन-चार मंदिरची नवतीर खाल्लची सगळे
चार दिवस गुरुवारी सकाळी सहा ला गेलत मग आज आलेत दुपारी आत्ता बारा वाजता! होय आता दुपारी बार वास्ता आलोय!
त्या दिवशी गेली आत्ता ती दिसली आली म्हणजे हम्म! हां हां हां हां हां हाय तिथं मोठी आहे आणि तिथं! गेली आत सपाट संग दन्याला घेऊन जा फोन हम्म!
हॅलो लई उशीर झाल बोल! बघ की ता आधी मध्ये नुसता आवाज आपला ऐकून!
पाहिजे होय राहुल्या आलाय का?
फायनालच्या दलान बँके पिशी राहुल्या आलता!
हां रावल्याचा आवाज बरोबर ओळखतोय!
अरे त्या आलेत बँकेपाशी चालव आला थांब! बोला की बालाजी ला घेलतसा काय ते आहे सांग दोन तीन - कोल्हा आता आलय खाली वड्याच्या पुलावर आलोय.
काम असतय!
होय काय काम असतं! काय खातंय पितय बोंबलत फिरत- औषध पण झाल्यात सगळे. काही नाही त्या कडे कामधाम-
अ दारु पितय खरं फुल्ल हं!
सवऱ्या खुळ्या काय धंदाच केला नाही दोन तीन दिवस झालं त्या काय कॅश धंदा केला आणि!
त्याचे पैसे तो आता तुम्ही दोन दिवस नव्हता कि नाही. ते पैसे कोन देत? ते कुणाकडे असते ती? हा तर रोज! कसं बंद करताना तू घेउन जातोयस घरला -
अरे कॅश न धंदाच केला नाही खुळ्या लवड्याच काही विकलंच नाही आता गिराईक पण आलं, आपण असं माहिती तेन देऊन काय तर सांगून घरात! माराला पाहिजे कुणी अशी काय र हा हे मारा, हे मारा, असुदे ह्या संग एक्स्ट्रा हे घेऊन जा, ते तेवढ कॅश करा हे करा असं म्हणजे हे उदार मिळत नाही, वरण असं! काय तर सांगा, हा वापरून बघा, उद-उदार त्यांनी मिळत नाहीय य! फिरून वापरून बघा स्वस्त आहे जरा, असं काय तर सांगून खपवायला पाहिजे की कॅश ला!
होय मग -
त्या रांडंच्यान काय खपवलच नाही काय धंदा फक्त दोन हजार रुपयच केलाय.
किती दिवस गेलतात. तुमी-
तीन दिव आज होक, शुक्रवार, शुक्रवार शनिवार हे तीन दिवसात फक्त दोन हजार केेलाय.
शुक्रवार, शनिवार - तीन दिवसात दोन हजार धंदा नुस त्ता
हा फक्त- ह्यात राहील ब कामाला शंभर रुपये
होय आणि नाही म त्यान आलेलं गिरायकाला नाही म्हणून औषध म्हणून सांगितलं असल असं
हा ते खुळ्या लवड्याच आता नसल बिसल तर आणून अँड जस्ट बिष्ट काय वाटेल ते करतोय मी कायम आता तिकड हिकड तिकडच त्या काय केलं नाही खुळ्या लवड्याच्यान घोळ केलय सगळ आता तुमच्या दुकान पशी आलोय
होय पाणी घ्यायला कोण हाय दुकानात
देवतेचा भाऊ हाय काय गर्दी नाही कडल गाडी लावली ते चहाच्या पुतळा हित कडला गाडी लावल्या आज गर्दी
ह आज रवार आहे नय नसते एवढे तरी चार वाजल्या आणि कस त आज देवाला जाणारी तीन जर माणसं असत्यात नई
पण पिशी उसतवर आंगोळच केलं नाही म्हणून आणि राहुदे म्हणलं
असं विषय झाला अंघोळ केला नसल्यामुळे घोळ झाला रे
आणि तो व्हिडिओ कोण एडिट केला रे स्टेटस ठेवलेला
मीच की माझ बघितलस का पप्पाच बघितलस माझ बघितलस का पप्पाच
तुमचा पप्पा टेटेस्टवल्या फायनली
प पप्पांचं वेगळाय हाय माझ वेगळाय हाय माझं बंग की म्हजे दिसाल माझ वॉटसअपला लगेच बघ जरा सेम दिसतय खर जरा वेगळाय
हा हा म आस कर की अ माझं ते हे केलाय कणी फोटो काढलाय कणाय लावला नाय बॅनर त्याचा फोटो पाठव की मला
त्याला व्हॉट्सॲप ला वर पाठवलं त्याची घे
तुमचं ते
काय
कुठलं रे ते महाराज वारलं काय
आं
ते श्रु श्रुत श्रुतसागर महाराज
काय माहिती नाही त्याचा काय विषय झाला मी आत्ता आली तला माहित काय कळ ना मला
हा हा
ये थांब जरा बाटल्या काढतो गाडीतन बाटल्या अजून हे करणार आहे बाटल्या तर काढून नंबरच ठेवतो
ह फोन तुझा चालू असू दे थांब.
फोन असु दे सोड चालू काय करु करतोया. होल्ड वर होता सीपेर बस ला ही ह.
होय. म आणि काय?
काय चाललोय बघ ते झाले सोड आता किती झाले माहिती आहे काय आठ आठ झाल्यात अजून एक दोन करायच आहेत. हा आपण अ मीन टायमिंग देउन सांगितलं चालत. ते.
चालतेय की ते हे ज जैनांचंच किरे तुमचं. कुठल्या गावाला बघत्या? ते सुरू त सागर महाराज.
हा वारल्यात आनी वारलात. मला माहित आहे स्टोररीज स्टेटस लावल्यात सगळी पोरं सगळेजण. त्या दोघ ह्यांच बघितले. तर काय झाली मला माहत नाही. मला पण तू आत्ता सांगितलं नाव मल नाव पण माहित नवतं तु नाव आता सांगितलं अस तू.
ते डंकवाली बाई ते. तुमच्या तिथ ती वर नाही का ह. प्लँन्टच्या पाठी मागाय ब तिथं.
का माहित नाय आपल्याला.
ते तिथे करत्यात.
हा हा. आज आवाज आवाज का फुटाल त.
स्टेटस ठेवलाय हॅलो.
झाले सोड आठ आठ बावन झाले अजून अजून एक मिनंट.
हॅलो.
हो.
अरे बोल की निट रईमत जा की कुटतर जाउन बसु नकोस रे झाडा अं आं नी रस्त्यावर जा की रे ऐकू येत नाय आवाज फुटालाय तुझं आणि जरा जोरात बोल ऐकू नाहीय स्पीकर ऑफ केलाय आता.
पण नाही दुसरं ऑप्शन पण नाही त्याला
चोरा की ना
हो
ते झाले सोड नऊ तेवीस झाल्यात अजून एक
तीथं वीटा ठेवल्यात ना तिथं धार्मिक घाव
अरे मगाजदरनं काय सहामन धा मिनिटं लावलास जरा निट बोला काय कळंना कुठं काय आले
शरी
काय आलय
धार्मिक आलीया साप आलाय
मग पकड जा ना खा त पकडला येत नाही वय
नाही रे दगडात आहे रे सगळे
दगडं दगडं काढायचय जिसीपी लावून
इटायत इटा मोठ्या दोनदा दिसली आणि आता कुठे गेलीच ते थांबय